हां.
हम्म त्याच म्हणत आवाज पण येत नव्हता रिंगचा आवाज जातो ना.
हम्म हम्म.
हम्म ते पण येत नात.
हे रेंज चा प्रॉब्लेम असेल काही
हा तेच
हम्.
तुम येत पाऊस पडताो आहे का वातावरणण वातावरण आहे.
आमच्याकडे ऊन पडले ऊन
होन ये नारे.
हा.
नाही आमच्या इथं वातावरण झालंय पण हवा सोडून दिलेली बारीक बारीक
हम्.
आणि थोडासा असा सळा आला तर पाऊस म्हणजे असं. कपडे थोडेसे ओोले करून चालला गेल.
हा हा हा हा.
हज तर काढायला गेली कपडे काढले काढले तेवढा तास हो. चांगला स्थळ आला जोरात अ ते अर्धे कपडे बिझवन दिले आणि ते कपडे कालत. काळात लस तेवढाताच चालला पण गेला. अम्. काय आणि ते मम्मीला बी हम्म जोप येते चांगली थंडी थंडी हवा लागते. ते आज गरमणे नाय होते म्हणून
रयवार आहे ना मग मी झोप काढून राहिली
हा आणि काल यांनी झोपून नाही दिलं ना काली बी सुट्टी होती तर
हम्म
हम् यांचा दिवसभर चालत आगाऊ पण
हां हां
हम्म ह
आता कुठ आता कुठे गेली
पण
सऊ
सई विजू साई बाहेर गेली का नाहीती पण ति ते कायतरी काम करते ते कर शिवच काढायचं शिकून राहिली ते तुम्ही दिले होते ना ते होया गिरवायच्या हम्म ते गिरवून राहिली ती काय नाही चांगलेच गिरवते ती मस्त पण मग ते खाली दोन लाईना राहता ना काढायच्या त्या काय काढत नाही ती त्या तिला सांगतो इथं खाली ऑनलाईन दिलेलं इथं का नाही ना मग मला नाही येत ना मग आज सांग
हा हा हा
हचछा
स
ह आता ते कर्फ्यू चालू झालंय ना तच मग सुरुवाती सुरुवातीला तिला काही जमत नाही जमत नाही तर ती डार कशी रड्याटकून जाते नाही ना मला ते जमतच नाहीये मला जमत तर नाहीये अशी करते हॅलो
काय जेवन केलं
आम्ही का आजवांग्याची भाजी बाक
अ ह
हॅलो
हां बोल ना बोल
हम्म काय नाही वांग्याची भाजी आणि भाकर केली होती
हम्
वहिनी करून गेली होती वहिनीची ड्युटी दहा वाज्याला मग गेली ती ड्युटी ड्युटीला
आमच्या त आज कामच अ
नाही ऋषी बोलतय का विषूला काय बोलायचं बोलताच येत नाही तर
हम्म बजूला फक्त मस्त्याग करता येत फिरता येत
ह आणि आजकाल ना त्या मोबाईल जास्त बघायला लागलाय तो
हम
कोणाचा पण मोबाईल सापडव लगच उघडून घेतो आणि बघतो
हम
म्हणजे हो बे आता पण नाही आला ना तर डायरेट ऑनलाईनणजे डायरेक्ट नेट चालू करून देतो आणि डायरेक्ट असं ऑनलाईन ते येतं ना ब त तोण गेम खेळतोतो
मग त्याच्यान फटके चांगले
उअ. देतात चांगले फटके त्याला
म
त्याला जोपायला सांटलं तर जोप नाही म्हणे मला जोप नाही येत म
हम्.
उअ. हेचा पप्पा बी मासे पकडायला गेला का काय? घिऊन बी गेला नई.
हा का?
उहू हह.
हम्.
काय नाही, सोनी पण कॉल करणार होती, काय केला नई. म्हणे जेवते म्हणे मी मंग तेव्हा करते म्हणे तुम्हाला फोन
हा आता झोपली
काय माहित काय करते, तिला बी का अ झाडं लावतात ये ना
सांगितली काल काय रोपा आणली म्हण लावायची लावायची चालू होती.
हा मस्त ते पर्पल कलरचं फुल आलंय तर दाखवत होती ती सईला
उहू.
अहू.
मच्छर ठेऊन गेलेत ना मस्ते घुसून जात
हो का? ते याचे ना बारीकवाले
हा नाच
ह अ. आमच्या भी ते बारीकवाले भी येता आणि ते जाडवाले मार माशा येता स तोंडावर बसता
हम्म.
बाहेर जास्त हून गेलेले घरात त काय एवढं येत नाई घरात दोन तीन अस कुठे मोठे दिसता
हम् नाकात गेलं माझ्या
का ओ?
अस आपलं काही पण वस्तू असता त्यांच्यावर बसून जाता ते
हा ना ग ते नाकात गेलं का लई गुणगुण करत आजून
हम्म. काना जोवळ बी गुणगुण करता ना जोपायच्या टायमाला
आपल्याला वाटत तो मच्छरच येत आता ते माशा राहता हम् त बारीक माशा
आमच्या माऊला लागली भूक आता
हो का?
हम्म.
काय आय मंग तिच्यासाठी आज स्पेशल?
काही नाही पोळी बीळी खाऊन घेते ग
हा नेसे असे कोरडेच देता कोरडेच देता का दूध टाकून देता?
नई कोरडीच दूध नुसतं पिऊन जाते, दुधात पोळी नई खात ती
हा.
दुधात पाव, बिस्किट पाहिजे
हा
हम्म
पोरडी पोळी अशी कोरडी गरम गरम पाहिजे गरम पोळी खाते थंडी नाही खात हम्म
चांगली सवय करते मग हम्म
गरम गरम काही नाही गं थोडसच खाते पण चांगलं पाहिजे तिला असं
हा चांगलं पाहिजे सई सारखी
सई सारखी
चांगलं खायला पाहिजे
हम्म
सई पण काय नाही थोडं सच खाते जास्त खात नाही आज पण तिला दुधाचा काला करून दिला तर दूध दूध पिऊन गेली तर काला काला राहू दिला
हो का मघ काला कोण करनार
काला बघा ना आणि तो विषूला पण दिला शुभमला पण म्हणे दुधाचा काला विषूने तर केला काकाला संपवून दिला आणि ते दूध खाली उरत ते दूध रावल असं केलं
एक जण दूध खात एक जण काला खात अस आहे इथं
काला खातात
हम्म
हे विषूला म्हंटलं काय करायच तर त्याच तो दात एक येताच नाहीे समोरचा
काय
समोरचा दात आहे ना आपले हे समोरचे दोन दात राहत ना
हा हा हा
तर त्याचा पडलाय ना चांगले दोन एक महिने होऊन चालले तरी येतच नाहीये
हा का
हो ना तर तसाच बोचऱ्या दिसतय तेव्हापासून
हा ना कधीचा पडलाय ना त्याचा तो दात तर
हा कदीचा दोन तीन महिने होण्यात आले
छोटसा असा बारीक दिसतून नाही लागतून नाही का हाता
हा लागतच नाही ना मी काल ते हा घसलं मीठ घसलं त्याला तर लागत भी नाहीये
हा का हम्म आणि काहीचे तर दात येऊन जातात ना मग पुढचे दात पडतात अस भी होत
हा बरोबर
हम्म
त्याच काय ना ते जीभ लावून लावून सगळं काय केलं काय माहीत त्याने
काय माहिती
हम् त्या म्हंटलं माझ्या हाताने घसून देऊ पण कशाने घसायचं मीठ नाही घसलं होत ते मीठ तर काही लागत न होत हो तेला पप्पा आणि ते कुठे गेले म्हणजे असे गावाला गेले काय
नाही ग बाजारात जायची काय उरती बाजारात जाय हा आ्र आहे ना
हम्
म्हटलं न तरका
हा जेवण करून गेले का मग
जेवण कोण गेलोतो
तम पण गेले होते अस
हा हा मी पण जायचेच काय होती ना तु काय सांगत
हा बर मला वाटलं का फक्त पप्पात गेले होते
हा पपारी कामी
हम पप्पाला बी लागतस कॉनिंग कर सोबत तेव्हाजते सोभजी राहता त्यांनाच ग्यायला होता मग मग तू घे काय घ्यायचंय
हा तेच नम का
ह
सैब का आजी सोबत जोपून गेली का काय काय मात वही वारच हम्
मला तर झोपायला म भेटत गपई
हो का
सुट्टी राहू कशाळा राहू कशाच काही म्ह
हम्
झोप नाही
म्हणजे मग तुम्ही जोपतल नाही
ह हा
तुम्हाला झो कुठं लागत सलर कथीव करत असेल
तेच आहेत बा आवार आवर परणच राहते दिवसभर
हा माझी मम्मी बी ना कधी कधी असं यावर का ते औ असे करते रे सुट्टीच्या दिवशी बी पण आज ते थंडीत डी हवा भेटते म्हणून झोपून राहिली
हम्
चालेल बरं आता मून संध्याकाळी करते मी हा
हा हा चाले
हा ते मम्मीच करून घेत
हा हा
हम्